हा
ब
काय चालू होताई
काय नाही पाऊसा यायलागलाय म्हणे सांगोल्याला
चांगवलंलं इथे तर नाहीये
जोरात वादळ व वगैरे पाऊस सुटलाय
थोडासा कोण आलता
आयच
त्यांनी सांगत होते
व्हिडिओ पाठवलाय
चांगलंय तर थोडं भिजा म्हणायचं घामायचील
आता बरं झालं पाऊस येतोय पण इथ पण थोडा आबााळ आलाय आता
इकडे आभाळ वगैरे काही नाही नाही आता सध्या तरी ओनस पटले
इकडं आल्या ब बहुते इकडे येते आता तिकडच झालं की पुढे पुढे परवा दिवशीच गेले
का कॉल वगैरे परतचा
नाही इकडे आले पण नाही तर पप्पा पण नाही बोलवले त्या दिवशी फक्त पहिल्या दिवशी आल्यावरती तेवढं तिकडे बोलवले होते ते पण ते भजी खायला पप्पाच गेले होते ने नवते गेले काय बोलायचंय तिथे जाऊन त्यांच्याशी एवगच त्यांच त्यांच चाललेलं असत आणि त्यात सुनलदा आ्या आली होती
तिज तिज ते बडबड चालली होती वंदनात त्याच्या घरचं वगैरे काय काय काय काय सांगत होती
फनचं झालं का बा तिचं चछकोलीच आत्याचा
अजून ते पैसे आलेच नाही की तेच विचार तिल मला काय करू दे काय करू दे की म्हणलं ते तुमच्या वकिलांशी जाऊन बोला
मी पण तेच म्हणते कारण त्यांच्याशी बोलायशिवाय काय कळणारच नाही आपल्याला
हम्म मला तर काय माहिती आहे पण आता त्यातलं ना आता त्यांचं ते कुठं पैसे अडकलेत आता ते त्यांनाच माहिती म्हणजे आता कोर्टाचे तर प्रोसेस सगळी झालीय आता ह्यांच पुढचंच काय आता त्यांनाच माहिती काय करायचंय त्यांना ड्यू डेट पण यायला पाहिजे ना
तेच बघू आता काय होतंय
मग ते चालू होतं तिचं तिचं बडबड वंदनाच्या घरी असं झालं तसं झालं तिची सासू अशीच केली तशी केली मग ते त्यांचं बडबड ऐकून पप्पा कंटाळले
आले असतील परत निघून लगेच
नाही जेवायचं होतं ना अजून इकडं मग त्यांना बोलवून आणलं जाऊन
बरं झालं उगं तिकडे काय करायचं असल बसून ऐकून तसल्या गोष्टी आपल्या आपल्याला पडलं एकत
म्हणूनच मी पण नाही गेले मग राधीला बोलव म्हणत होते भरत मामा पप्पांना कि राधीला कॉल करून बोलव की पप्पा म्हंटले नय तीनी उचलत नाही कॉल म्हणले तिली नसतीच घरात कुठं कुठं सारखं फिरतच असत्यात त्यांनी सासूकडं जा इकड जा हम्म सांगितले ना ते सगळं सांगितले
क परत कॉल वगैरे केली क नाही परत तिने
नाही केली मेसेज पण केली नाही
त्यामुळच काय माहित आता बघू त्याच पण चाललंय ना शुभमच पण व्यवसाय वगैरेच ते चहाच वगैरे टाकणार होता कि त्यानी
कुठलं काय अजून काहीच नाही पत्ता उगं ते टाकतो टाकतो म्हणत्यात आणि करत काहीच नाही फिरणार कोण जाणार कुठं कोण
ते पण आहेच आहे कारण आता सध्या त्यांचं वय फिरण्याचं आहे ना
मग म्हणूनच तर सगळ्या गोष्टी अश्याच चालू आहेत त्यांच्या इकडं जा तिकडं जा
पूजी वगैरे भेटली का ग परत तुम्हाला
काय
पुजी भेटली का म्हटलं परत
पूजीचा कॉल आलेला परवा दिवशी व्हिडि मी मी हे केला नाही उचलला नाही
शेतात वगैरे
शेतात पण आता तिचं काय माहितीय तिचं ते सारखं मंदरुपला फिरणं चाललंय कोणाच्यातरी लग्नाला गेलती मध्ये परत डोहाळ जेवणाला गेली ती कोणाच्या तरी मध्येच बहिणीच्या घरी गेलती
शेतात पण काय काय लावलेत वगैरे काय माहितीय आता त्यांनी
ये म्हणते की काय तुला पाहिजे ते घेऊन जा
पपई वगैरे आहे का नाही काय माहिती आता
नाही त्यांनी काय करतेते एक वर्षच ठेवते ते झाडं सगळी आणि ती झाली कि ती काढतेत पूर्ण हा मग ते काय करतेत पूर्ण छाटणी करून पूर्ण जमिनीपासून उकरून परत जमीन ती मशागत करते त्यांनी नवीन रोपं लावत्यात म्हणजे रोप आधी तयार करत्यात दुसरी मग हे सगळं जमीन वगैरे सगळं नीट करते आणि मग नंतर ती रोपं लावतात तिथं
चांगलंय काहीतरी वेगवेगळ
मग जास्त जर रोपं असतील समजा एकाला एक जर आली असेल जास्त तर मग ती विकत्यात पण रोपं मध्ये चिकूचे रोप विकलेत करून
तेच ना बागाव म्हंटल आपण एकदा गेलो तर हुरडा पार्टी करायला बघितली हो त ना आपण
ह हो तसचं जायचंय बघू आता त्यांनी काय करतात घरच्यांपुरतंच थोडं लावतात गं शेतात त्यामुळं मग तेवढं काय नाही आता आधी थोडसं लावत होते.
विद्या काकांचं वगैरे शेत आम्हीच केलं पण गेल्या वेळेस गेलोच होतो.
हा हा ते तिकडं तर राहायचं आपल्यासाठी
सांगून ठेवलं तर त्यांनी करत्यात सगळं
पण सांगायला पाहिजे ना, आणि एवढे सगळेजण जायचं कसं पण सगळे
बघायचं गाडी वगैरे घ्यायचं कुणाची तरी
त्यांच्याकडे आहेत दोन गाड्या ते चडचणकरच्या दोन गाड्या त्या दोन गाड्या जरी घेतल्या तरी जानेवारी महिन्यात असं पण आहेच की आपण सगळे इथंच त्यावेळेच गेले तरी
आपला हुरडा पार्टी प्रकार कोणाला इथे जास्त माहित पण नाहीय.
तेच ना म्हणूनच आपणच जाऊयात बघू जिजू तर अजून कधी गेलेच नाहीये.
त्यांना तर बघायचंच आहे त्यांनी म्हणते की दरवेळेला तुम्ही काय मला तिकडे घेऊनच जात नाही. नाही मला काय माहितच नाही कसं असते काय असते तुम्ही ते वेगळं आहे ना
त्यामुळंच कि ते सगळं बघितल्याशिवाय पण त्याला कसं कळणार आहे सगळं?
त्यामुळं माझा डुग्गु पण मोठा होईल.
त्यांनी पण मोठा झाल्यावरच त्याला पण कळायला पाहिजे. की सोलापूरचं काय काय चालू असतं. मग ते त्याच्या शाळेत जाऊन सगळ्यांना नंतर सांगेल.
तेच त्यामुळं बघू आता हुरडा पार्टी वगैरे प्रकार तर इकडच्या लोकांना माहित पण नाहीय. त्यांना काय सांगितलं तर कळतं पण नाही कारण इथं कोकणामध्ये पोपटी प्रकार चालतो ना जास्तं
हो मी बघितलाय व्हिडिओ पोपटीचा
मग त्यांना हरडा पार्टी वगैरे म्हणलं की थोडं वेगळं वाटतंय त्यांच्यासाठी ते नवीनय म्हणजे काय अस तरी वगैरे मग त्यांना कसं शेतात वगैरे बसून जेवायला वगैरे पण छान वाटतं.
त्यात ते आपल्यासारखं वांग कुणाला जमत नाही ना इकडचं काट
आपल्या सारखं आपल्या इथं वांग आणि खीर गव्हाची खीर वगैरे पण प्रकार त्यांना कोणाला माहितच नाही.
हम्म ते तिकडे जास्त खात नाहीत ना त्यामुळं
आणि त्यांना आवडतंय पण आता मी बऱ्याच केलं होतं. गव्हाची खीर वगैरे तर त्यांना दिलं होतं बऱ्याच मैत्रिणींना वगैरे पण आवडलं होतं त्यांना ते सगळं
त्यामुळेच बघू आता परत कधी करायचं?
आता बघू त्यांना यायला तर सांगितलंय मी तिकड बऱ्याच जणांच्या जातेत निघतात ना फिरायला वगैरे अक्कलकोट, तुळजापूर
देवदर्शनाला वगैरे येतात ना लोकं.
हो तेव्हाच करूयात काहीतरी बघू प्लन.
त्यांना सांगितलंय मी सगळेजण मिळून जरा आपण ठरवूयात आणि जाऊयात म्हणून
परत आपल्या इथे ते आहे की म्हणजे हुरड्याच सगळं तयारी करून देतात की आपल्याला काहीतरी सकाळी दहा ते पाच का सात पर्यंत असते संध्याकाळी. ते पण छान वाटतय सगळेजण एकत्र.
एका व्यक्तीसाठी ते पैसे वगैरे घेतात काहीतरी पाचशे सहाशे रुपये आहेत. आणि आतमध्येध्ये गेले की दिवसभर त्यांचच.
हो आतमध्ये गेले की दिवसभर मग त्यांचं ते बैलगाडीत फिरवण शेतात वगैरे सगळं असं असतं तिथं.
पूर्ण जेवण पण आहे नाश्ता पण असतो.
संध्याकाळचा पण नाश्ता आहे चहा आहेत बिस्किट आहे.
तेच की त्यांना सगळ्यांना सांगायला तर लागेल ना कि असं सगळं आहे. पॅकेज म्हणजे ते पूर्ण घ्यायचं आणि जायचं म्हणून सगळे जण मिळून. एकत्र येतील पण इथले लोक आहेत तशी हाऊशी.
हो.
ह ह ह
त्यामुळेच बघू आता कधीतरी जानेवारीतच ठरवाव लागेलं सगळ्या गोष्टी.
स बाकी काय नवीन अजून काय आले का नाही बरेच वगैरे
होम मैदानमध्ये आलेय एक नवीन हे प्रदर्शन भरलेय. तिथं सगळं चिनी मातीचे भांडी वगैरे असे असते काय काय काय काय. कपापासून सगळं आहे तिथं प्लेट्सच पण आहेत काही खूप छान छान डिझाईन आहेत. कलर पण मस्त आहेत तिथं.
जाऊन एकदा बघून तर यायचं ना.
अजून चालू आहे महिना झाला चालू आहे.
तेज तिथे तारीख असते किती दिवसापासून कधीपर्यंत आहे. पाच सहा दिवसाचं दहा दिवसाचं पण असते कधी कधी ना
हो. मी पण ते बघितलं सगळं काल पण बघितलं सगळं व्हिडिओ वगैरे. मस्त आहेत छान छान आहेत सगळं.
तेच सगळं जाऊन एकदा बघू बघुन खर ये त्याच्यानंतर मग मला सांग. नाही मी बघते काय करायचं आहे तेे.
हो हो घेऊयात की आपण ते. मला तर आवडलंय ते सगळंत छान आहे तिथलं.
तेवढंच बघून वगैरे आले की मग कसं. कळतें ना आपल्याला पण त्याश कां कळणार आहे घरातन बाहेर पडल्या शिवाय.
हो.
चालतय मग बघ जाऊन ये हा.
हो हो जाऊन येेते.
ठीक आहे चला मग ठेवते.
हो हो चला चला.
हा हा.